नाही नाही झालेल. ते डिसकनेक टिंग झाला आओ तो.
हा, हा तेच कि.
हम ते ऐकूच आलेलं नाही, मग कट केला मी ठी झाला स्वभाव कसा काय मी ह्यालो हॅलो म्हणतोय ट झाला आणि दिस कनेक्टिंग झाला असत, त्या आल्याला पण नाही?.
हा हा पोरगं आलेय होय इथं शाळेपशी, शाळेपसल्या घरातं. त्याला न्ह्याला आलोय. मगाअशी चिरमुरी घेऊन आलता वाटीत नं, खाल्ला वाटी दयाला जा म्हणताना बसलाय खेळत हिथचं.
पोरं असल्याशिवाय पण गमत नाही हम्म हम्! आमचं मांजर एक हाय वा वाय. नुस्ता खेळतंय, नुस काय खेळतंय बघा.
हा-हा
हम् हम्! मग येत जेवाय या आमच्यात.
जेवा, जेवा.
नाही जेवालो नाही. नाही. नाही अजून एवढ्या लवकर काय
हां.
हां हां.
हम्म हम्म
आम्ही?
हम्म.
डाळीची उसळ केल्या नंतर कडी केल्या आणि जर काय पाहिजे अस तर गेल्यावर करायच आणि जेवताना शक्यतो सकाळी कोण नाही गे मी आत्ती काय सकाळी नाही फक्त जेंट्स सकाळी जेवतात सगळे हेनी दादा मामा
हां हां
नाश्ता काय करत नाही ना मग सकाळी एक एक चपाती खात्यात मग दुपारी बारा वाजता सगळी जेवते संघा आणि
आम्ही कोबीच त्याला कोबीची भाजी केली आज कालवण भात हमम आणि मोडाच्या
हम्म हम्म मोड काय घरात आणताय.
होय घरातच आणतय.
हमम हमम
हमम ते दिव नाही परवडत आणि ते मटक कॅन भिजत घातली की जरा भिज एवढा वेळ लावते मोड आले खट्ट
एकदा भिजत घातली की आपल्या दोन वेळा करू शकतोय
भिजत घातली की जरा वटाण मस मग काय काय घालते ते आई त्यात मस हा सगळंच भिजवतय चव लागते नाही त्या नुसताच मटकीत चव लागेल
नाय
तर जरा असं वरन वटाण सगळ घालतेस बापारू त्यांन चव लागते त्यात
कांदा कुट घालूनच करताय ना आमटी हमम हमम हमम हमम
अ ए कोबीच काही शेंगदाण्याच कुट घालतोय खर आज नाही घातले डाळ घातली मसुर
हमम हम नाही दोन्ही पण चव लागते घातल्यावर
कधी कधी भाजी बी कोबीच करतेय हमम ते मस्त घातलय कोबीच एकदम पातळ अस चिरून घातलय का नाही सईल लागतय कोणय ग ताई कवी
पालकच भजीये फला फ्लावरच भजीये
अ फ्लावरच नाई वा कदी
हा हा नाही छान होतय आणि जास्त कोण थिंबीर घालून केलं तरी पण छान होते
कत जास्तली चवी म् ह परवा इ करजव का क म्हणजे असं ते काहीतरी तीस रुपये शंभर ग्रॅम असत काहीत भजी होते बारीक बारीक होते कांदा जास्ती घालून इत क मस्त गेल तर छान लाालता होते पिक्चरला गे तर तेव घेतले होते आणि चटणी त्यां कश गतीणा असतो गा चविलती डाळीची अस का कशीलते त्यांनी गुणाष्ट कसलीच वेळ लागत
ह आमच्या इकडे तासगाव साईड ला पण तसंच अस चटणी असं बारीक भज्या असत हा हिरवी आणि ह जरा पातळ पातळ असं नाही हो कसं करत माहित नाही आमच काका आणतात
हा मग मी पण ते त्या दिवशी पहिल्यांदाच खाल्लो हा हा हा आणि ते चटणी ते सांगा कसलं वारी लागत होता ते
हा हा दुसरं काही खाल्लं नाही का मग
ह सर घ होत मग पॉपकॉन घेत होत ते आ देवरा संंगाललेला ती स्प्राट ची वाटली माहित होत बाहेरला म्हंलीत घ्यायचं नाही म्हंटलीत काय मग तेवढंच ते मुलाला नलेलं भजी तेवढच घेतो मुलापुरत आणि आतलं खरेदी कर टली घेतली होती स्प्राईट ची चाळीस रुपयेची
हा हम आवाज अडकायलाय बघा हा हा मग आष्टातीन काही केलं नाही काय
शना केला वाटत चायनीज खाल्ल तर नूडल्स बाहेर आल्यावर
हा हा
चिरयन नूडल्स घेतले
हा हा तिकड कसं आहे हो रेट
पन्ना पन्नास
हो आमचे त ऐंशी
इत का हा जे तर फुलं पन्नास रुपये देते
नाही ऐंशी रुपये आणि
काण झाला
संपत नाही आणि परवाच आम्ही गेल हो मायत मा खायला मग मंचुि खाऊन ते काय म्हणतात त्याला बनलवतो झारला आणि शंभर रुपये फक्त तीन पीस त्यात
सुंदरपल ती पिस आमच्या इथे एकशे दहा रुपये एला चार पीस यत चिकन लॉलीपॉप हम्म आणि नॉन व्हेज काही नाही सगडा वीच घेतलं होतं
ह आणि पण व्हेजच घातलं हो तर नॉन व्हेज खाणार होतो हेजच घेतल खरं आता मसाला दोन तीन दिवस झाला समोसा खावाटयलागलेय
हा हा चिकन समोसा वेज वेज हा सादा हा
मग दोन तीन दिवस झालं खवटेला आले माग यलाले आ ना आ नमुन ना
ह हा
खरं, जायला कामं चालू झाल्यात. त कवा जात्यात कवा नाही आता आज गेली तर आणतील म. म हेनी म्हणल्या त रविवार पण थांब रविवारी जाऊया डायरेक्ट जेवायलाच. चिकन पण खाऊन लई दिवस झालं ना. मग पंधरा दिवसातनं एगदा न्हेत्यात तेनी हॉटेलला. घरी आमी बनवत नाही म्हणून. अं जव्या म्हणलीत रविवारी. अं ताट बघा चिकन न् ताट एकशे साठ एकशे ऐंशी.
हां, म आमच्या कडे तसंच आय एकशे साठ एकशे ऐंशी. गिल तसं आय.
तेवीसाडीशे असते कुटं.
ची गेली गेली नी तसंच आय, एकशे ऐंशी दोनशे घेत
तशे आडीश
हम्म, कारण मेनू जास्त आय गं त्यात? आमच्या इथे कोल्हापुरात नैवेद्य मंथळ आय
हां, नैवेद्यत हां ते दाखवत्यातकी. टाग्राम ला
हम्, साडेतीनशे रुपये. न्हाई वा, ते सगळकनी ते बोर्डावरच मी बघितलेलं त्यात सगळं गोडच आहे. ते पुरीया, ते आम्रखंड.
हां नको वाटतंय नको वाटते. हां, मला पण गोड अजिबात आवडत नाही तिखट असलं असं
हां, आणि हॉटेलला जेवाव तर नॉन व्हेज. वेज मज जेऊ नये कारण जेवढ काय खाईल ते सगळं गुळमाट.
असते, मग होयस की आम्ही हे ना एवढं लग्न झाल्यापास्नं एक कदा का दोन वेळाज् फक्त वहेज खाल्लं अस् रांग हटेलला नाहीत्रा नाही आजू नॉनव्हेजच मग हिकडं तिकड म बाहेरला जातना तोडायेणार होतीत, जवूया म्हणली होतीत. आदिप् तूला सोडाय येतो तवा जाऊया. तवापस्नं आजून न्हेत्यात. मी आमी कर्नाटकात कनी आलतं मला न्ह्यायला. तीडं की कर्न कर्नाटकाचं चांगल् नस्तय ओ नॉनव्हेज.
हां-हां
महाराष्ट्रीयन नसतंय तिथं
महाराष्ट्र म वेगळा हा तिकडली पद्धत
हा मु हा मग माय म्हणल लय जाय म्हणत होत तिथं नाही म्हणल आणि तिथं कसं मावशी गरम गरम सगळं आपल्यापेक्षा तिकड स्वयंपाक लय भारी अस पातळ भाकरी पातळ चपात्या लय पातळ भाकरी असत्यात आणि बघ हा गरम गरम करायची संध्याकाळी नऊला जेवाय बसल नवलाच ती गरम गरम भाकरी करायची त्या टायमाला लगे तव्यातन काढून लगे ताटलीचच असतं. त्यामुळ जास्त असं बाहेर तेन काय खायला गेलोच नाय. आणि पादणीपुरीे जातीत गाडा तेन रस्त्यावरून जाताना एकदा आमच्या मामाच्या मुलग्यानी बोलवून सगळ्यांना घेतलं होतं तेवढंच
हा हा
कुठ गेलो नाय मग बाहेर पावभाजी केलती घरात तच
हूं हूं आमच्यात कस मिस्टर बी मा ळकरी येत मी व्हेज आहे म्हणजे मी पण नॉन व्हेज खाईत नाय. त्यामुळ हॉटेलला म्हणजे जायच्या नादालाच लागित नाय एकदा दोनदा ट्रायल बघितली या ती खावू वाटत नाय ते मग असं काही बी म्हणजे चायनीज का म्हणा नाहीतर असं पुरी भाजी, पावभाजी असंच काय तर खातंय. मग त्या हॉटेलला जाऊन खाऊं वाटतच नाय ते हम
हा तेच की पावभाजी करून बघा की घरात एकदा हा हा छान होत्या तुमच्यात काही सगळं माळ वात की फ्लावर
असतय असतय होय अ पावा ना
ला आधी तेवढी ऑर्डर देऊन सांगायची च्याचादी ताजी ताजी मी पण आता पाणी पाणी पुरी्या आणून ठेवल्यात थोड्या अजून थोड्या पाऊस नाही तर अर्धा किलो आणून पाणीपुरी करायच म्हणायला लागलोय
हम
इथेला का हा त्याला कवट्याला आमच्याहीचं कसं खेड आहे आमच काय मिळत नाही कवट्याला जायलाहिजे सगळं सामान शेव तन म्हणा म्हणायला आणि माणसाांना कसं सांगलं म्हणजेां ते ग्रास आहे
हो माणसांना लोन देण जाऊन सगळ बघून घेत तर ब येत
मग ते कसं सारखं सारखं कुठल्या आठवड्यात नाही एकदा जातय बघा
आणि बाहेर खायचं का नाही दिवस राहिलेला नाही खरं म्हणज काय दरच ल लावलाय होतीिने
लय लावल्यात पावभाजीला ते ना कसं आहे आमच्या इथं सत्तर
अ थांबा मी हेवीत आलेय मी पावबाजीला का ना ह परवा हां वीज आलंय जरा एक मिट दोन मिनिट ह
पावभाजी पुरी भाजी
अ पावभाजी पुरी भाजी पहिला पन्नास ला होती आणि आता साठ रुपये झाले आणि परवा क नाही ह् अब्दल लाटला गेलत तो मग इचलकरची जे एक माहिती नाही थांबा कट करून लावत हे कॉल संपता आलाय डिस्कनक्टिंग माहिल ना